हॅलो
हा येतोय ना आवाज मला व्यवस्थित.
हो हो नमस्कार.
नमस्कार! काय चालू हाय?
काय नाही चालली काम, तुमचं काय?
हा हा. तेच आता मुलं आले आहेत स्कूल मधून, त्यांना खायला पाहिजे, भुक लागली खायला.
चालल काही त्याच, लहान मुलांवरतीच काहीतरी चर्चा करूया आज.
हाव चालेल की चालेल, तुमची केवढी आहेत मुलं.
हॅलो.
हॅलो.
हा हां बोला.
हा तुमची मुलं केवढी आहेत म्हणलं, दहावीत
छोटीच आहे मुलं, शाळेच्या वयाचीच आहे ना अजून त्याच्यामुळे हा आता अ आताची शाळा आणि आधी ची शाळा म्हटली तर, मग खूप फरक आहे नाही का? आत्ताच शिक शिक्षण, पूर्वीच शिक्षण याच्यात पण खूप बदल आहे, म्हणजे आधी कसं? एका पुस एकच पुस्तक असायचं, त्याच्यातून शिक शिकवलं जायचं, सगळ्या गोष्टी आता एवढ्या एवढ्या मुलांचे आठ- आठ दहा- दहा पुस्तकं असतात. हो, म्हणजे त्यांच्या वजनाएवढी त्यांच्या बॅगा असत्या आता
नाही तर काय? उचलतही नाही बाई.
हो बरोबर, ते खूप आवघडून गेले आताच हे नाही का? पूर्वीची शाळा कस? एक पुस्तकातून म्हणजे ते लक्षातही असं. शिक्षण इतकं स्ट्रिक्ट होत आधीच कडक ही अ एक गोष्ट शिकवली कि, ती त्यांच्या डोक्यात बसायची. पण आता ते एवढेच झाले, पुस्तकं झाले किंवा मग ते त्यांच शिकवण मुलांच्या डोक्यात ते होवून जात पार, त्याच्यामुळे मला असं वाटत, ते आधीचं शिक्षण होतं ते, आ आतापेक्षाच खूप भारी आणि ते कम्प्युटर सारखं, कम्प्युटरपेक्षा ते जास्त डोक्यात राहायचं लोकांच्या
नाहीतर काय?
आता मोबाईल
आता म्हणजे
हो मोबाईल आता कस आणि अ शिक्षक सुद्धा काही पाठवायचं झालं, फाईल वगैरे काही पाठवायचं की, मोबाईलमध्ये मग त्यामुळे त्यांना मोबाईल द्यावाच लागतो आसं होत.
मग. तेचं आणि पूर्वी कसं अस ते, लहान मुलांना असं काही शिक्षा वगैरे केली शाळेेत तर आई- वडील तिथपर्यंत, जात नव्हते. हाय ना, म्हणजे उलट आजून आईवडील सांगायचे की, शिक्षा करा तुम्ही अभ्यास नाही केला तर पण मग आता, साध एक मुलाला एक अ फटका जरी दिला शाळेतून तरी कंप्लेंट, हा पालक कंप्लेंट करतात कि, मुलांना मारलं वगैरे असं. म्हणजे पूर्वी कस मुलांच्या कॅपसिटी काय म्हणतात ते वी मराठीत? ते सहनशीलता जास्त त्यांच्यात हम्म आताच्या मुलाला म्ह सांग तुम्ही ओ ओरडलं जरी असं जास्त जोरात आवाजात बोललं जरी, आपण तरी मग ते मुल असे घाबरून जातात नाही का?
हो तर काय? नाही आणि कसं होतं आता मुलांना इतकं मुबलक प्रमाणात सगळं मिळतं ना. त्याच्यामुळं काही हे राहिलेलं नाहीये त्याच, किंमत राहिलेली नाहीे. हम्म तर काय आणि शाळेत पण कस अस त म्हणजे काही घ्यायचं, वस्तू घ्यायच्या, काय घ्यायच्या तरी, सगळं शाळेतून घ्या, शाळेतून घ्या. त्यांचे वह्या त्यांचीच पुस्तकं त्यांचे त्यांच्याकडूनच ड्रेस घ्यायचे असं खूप
हो ते पण आणि पालक काय करतात आता, कि बाबा आपल्या मुलाचाच खर्च आहे ना. मग त्यांनी जे मागितलं ते सगळ त्यांच्या पुढे आणून ठेवतात ना म्हणजे आता काही मागितलं कि बा बाबा हे पाहिजे किंवा ते पाहिजे लगेच विचार न करता सगळ्या गोष्टी त्यां उपलब्ध करतात आधी कसं होत. एक गोष्टीसाठी तरसं लागायचंय ना.
अगदी हो हो हो म्हणजे बघा की आता आपण पेन्सिल जर मोठी आपली असेल तर ती किती छोटी होईपर्यंत आपण वापरायचो जोपर्यंत हा बसत नाही तेव्हा मग ती टाकून द्यायची पण आता कस मोठ्या मोठ्या पेन्सिल हा ही नवीन दिसली चला छान मिळालीय. बड्डेला ह्याना दिले त्याना दिले काढा ती पेन्सिल जुनी कुठ
हो हो हा हो तेच ना.
आणि कसं होतं याच्यात पॅरेंट्सच पण म्हणजे वर्किंग पॅरेंट्स असतात. हे असतात. त्यामुळे या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जात की, जाऊ दे चला द्या नवीन
हा आणि ते एक म्हणजे अभ्यास करत तेच मोठ हे झालेल की आता करतायत बाबा मूल त्याच्यामूळ ठीक आहे ते जे मा ते आणून देतात ना असय.
हो तेच ना त्यामुळे मुलांना कसं झाले जाऊदे हरवलं तर हरवलं आपल्याला मिळतंय दुसरं
ह मग ते कंपास झाली किंवा काय झालं एक एक एक दिवस अंदा आठ दिवसाच्यात तोडून फोडून फेकून देतात.
हो तर काय. असंच काहीतरी झालेलं आहे सगळं.
बाकी स्कूलच कंपरिजण करायचं म्हंटलं होत मग ते. पूर्वीच शिकवून म्हणजे आत्ताच्या पेक्षा तरी बेटर होतं मला असं वाटतं.
पूर्वीचे शिक्षक कसे होते. शिक पूर्वीचे शिक्षक कसे होते की त्यांची. इच्छा असायची की हा मुलांनी शिकलं पाहिजे. आत्ताचेही असतात शिक्षक असे नाही असं नाही पण कसं होतं. बरेच स्कूल कसे असतात. प्रायव्हेट स्कूल असतात. हे असतात की ते त्यांना म जॉबला ह्याच्यावरती. म्हणजे त्यांना सॅलरीच वेळेवर देत नाही हा. म्हणजे मोस्ट ऑफना सलरी वेळेवर देत नाही मग शिक्षक तरी काय करतात हा बाबा देतच नाही ते चला करा.
हम्म हम्म हम्.
असं असे पण म्हणजे मेंटॅलिटी शिक्षकांची पण बदलत जाते.
आता पैसा महत्त्वाच झालाय ना.
हा मग शाळेन सांगितलं हे अशा पद्धतीचं पाहिजे तर हे अशाच पद्धतीचं पाहिजे. पण एखादं मूल जर वेगळ्या पद्धतीनं काही करत असेल काय असेल तर तसं नाही एक ठरवलेलं, अ ढाचा म्हणतो ना एक मोल्ड जो असतो त्याच्यातूनच गेल पाहिजे असं वेगळं काही हा.
आधी कसं होतं शिक्षक आहे ना म्हणजे, एखादा विद्यार्थी त्याला घडवायचं कसं, किंवा त्याच्यातून चांगलं कसं करून घ्यायचं. हे बघायचे आहे ना की, याच्यात कशाची काय करण्याची क्षमता याच्यामध्ये ते. त्यांच्यातून ओळखायचे. पण आता कसं आहे आता एका वर्गात शंभर शंभर दीड दीडशी मुलं असतात. मग त्यांचं काम काय एकी शिकवून मोकळवायचं एकदा पण असं पर्सनली एकेकाकडे ते लक्ष देत नाही.
नाही त्यांचं काम म्हणजे शिकवतात, चांगलं शिकवणार सगळं करणार मुलांना मार्क्स पडले इथपर्यंत पण त्याच्यात वेगळी काही प्रगती दिस
नाही ना फक्त शाळेतलंच त्यांच्या हा शाळेतल्याच गोष्ट ष्टी त्यांच्यावर ते लादतात ना बाकी त्यांच असं काही पर्सनली वेगळं नाही शिकवत काही बाहेरच्या गोष्टी किंवा या त्या अन पूर्वीचं तस नव्हतं ना सगळं हो पण अह म्हणजे घरातले परिस्थिती हे सगळ्या गोष्टींवर काही काही गो ष्टी शिकवल्या जायच्या आणि घडवायच्या आता आधीचे बघा तुम्ही अ हो काय काय झालेलं लोक म्हणजे त्यांचं आठवी नववीचं शिक्षण सुद्धा अह ग्रॅज्युएशनच्या बरोबरच होतं.
होत होत. पूर्वी नाही का अगदी खूप पूर्वी बघा सातवी बोर्ड होतं सात विला म्हणजे जुन्या काळचे जे शिक्षक वगैरे होते ते सातवी शिकलेले शिक्षक असायचे
बरोबर हो हो. आता हे शिकवणं मग तुम्ही तेच म्हणते मी आता तुम्ही ग्रॅज्युएशन जरी केलं तर तेव्हाची बरोबरी नाही करू शकत फक्त कसं वाच ता यावं किंवा म बोलता यावर किंवा इंग्लिश मधून काही हे नाही का तेवढं झालं म्हणजे भरपूर असं पण आताच्या लोकांना वाटतं पण मध्येच जनरल नॉलेज ह्या त्या गोष्टी
हो इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे ना की सगळे नुसत मार्क्स पाडायच्या मागे लागतात पण ऍक्चुल ज्ञान घ्यायच्या मागे कोणी लागत नाही. म्हणजे मुलांना हा हे पाठ कर ते पाठ कर हे पाठ कर, हे अस ली तस ली अरे पण तू पाठ काय करतोय हे त्या मुलाला समजलं पाहिजे ना, की हे काय लिहिलंय.
पण नाही नाही आपण एखादा धडा करायचो आधी त्या संदर्भाच स्पष्टीकरण करायचो पण मग ते पूर्ण समजून घ्यायचं तो धडा माहित आहे ना. आताची मुलं काय करायचीय आताची मुलं फक्त प्रश्न याचं उत्तर काय एवढ एवढं पाठ करा. त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर काय पण मग ते अ कसं येत त्याचं स्पष्टीकरण कसं आहे काय यांना त्याच्याशी काही घेन देणं नाही.
काय नाही घेणं देणं नुसतं त्यावेळी पाठ करायचं त्या परीक्षेत लिहून काढायचं तेवढं पाठ केलेलं काय असेल म्हणजे परत जर विचारलं तर त्याच्या लक्षात राहत नाही ते. पण ऍक्चुली कसं पाहिजे आता सायन्स म्हणा मॅथ्स म परत एनवायरमेंटल सायन्स या सगळ्याच्या गोष्टी या सगळ्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी ह्या कायमस्वरूपी लक्षात
हो नाही तुम्ही तुम्हाला आता विचारल किंवा तुम्ही मला विचारला आधीचा एखादा धडा सांग की बाबा पहिली दुसरी तिसरीचा काहीतरी तुम्ही ते सगळं सांगणार गोष्टीप्रमाणे बरोबर, आताच्या पोरांना विचारा हो हो आताच्या पोरांना विचारा तुम्ही, नाही सांगताच येणार नाही. च पूर्ण त्यांना एकदम स्पष्टीकरण देऊन.
म्हणजे जुन्या जुन्या कविता वगैरे सुद्धा मराठीतल्या त्या सुद्धा आठवतात
हो हो मग ते शिकवण खूप एकदम छान होत आधीच नाही का
तर काय आता म्हणजे आता लक्षात येत आपण मॅथस वगैरे घ्यायला बसलो की अरे हा आपल्याला हे शिकवलं आहे.
लिहा स्वतःच स्वतः हा तेच ना
हा मग ते थोडंस रिकॉल केलं की लक्षात येतं हा हे असं करायचं हे असं करायचं म्हणजे ते आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवलय आता पाढे मुलांचे पाढे मुलं पाठ करायला किती हे आणि स्कूल मधून सुद्धा भर देत नाहीत मीटिंगमध्ये सुद्धा किती वेळा सांगितलं जातं की तुम्ही मॅथसच्या लेक्चरला मुलांकडून एक पाच मिनिटं लागतात फार फार तर पाढे म्हणून घ्या रोज. आपल्यात कस दरवेळी गणिताच्या तासाला सगळे पाढे म्हणून घ्यायचे.
मारायचे ना तेव्हा नाही नाही तेव्हा कसं ते मारायचे मग त्या बरोबर आपण आदल्या दिवशी अभ्यास करून जायचो की बाबा
नाही आणि करूनच घ्यायचे तिथं शाळेत सुद्धा उभं राहून पाढे सगळ्यानकडून म्हणून घ्यायचे म्हणजे ते कानावर पडून पडून आपोआप पाठवायचे तशी या मुलांचे घेतच नाही
नाही ना घेत म्हणजे का त्याची मुलं नाही आता काही शिक्षा करणार नाही किंवा मारणार नाही आणि मारलं तर आपल्या पॅरेंट्सला बाबा शाळेमध्ये त्याच्यामुळे ते एवढं हे नाही घेत ना मुलं
ह मुलं पण एवढं लोड घेत नाहीत जाऊ देेत
रं हा केलं तर केलं नाही तर नाही काय फरक पडत नाही अस होन गेला आताचा भाग श्षण म्हण आता करन खप चांगलं होतं मला असं वाटतं आणि मुलांची पण एवढा आता ते मेंटॅलिटी तशी राहिले नाही त्यांच्या लहान मुलांनमध्ये नई का साधं ओरडलं जरी आपण लगेच शांत होणार किंवा मग ते बोलणंच बंद करणार राग ये राग य तो एवढा एवढं पोरणणार सुद्धा ह
हो मग आवडत नाही त्यांना मार घ सुद्धा मग मारलेला आवडत नाही बाकी काही नाही तेच आता हम्म बाकी काही नाही
मग तुमच्या अशा तुमच्या इथे तुम्हाला असं इंग्लिश मिडियम स्कूल शाळा आवडते कि मराठी मिडियम किंवा सेम असं काही
सेमी इंग्लिश असावं कारण इंग्लिश पण आता महत्वाचं आहे नाही इंग्लिश कारण आत्ताच्या वर्ल्डमध्येध्ये मुलांना इंग्लिश येणं महत् मह म्हणजे मराठी तरी यायलाच पाहिजे म्हणजे जरी माझी आता जरी असलं तरी मराठी मी स्वतः इतकं छान शिकवल की त्याला मराठी हिंदी छान येतं कारण मी म्हणलं ही जबाबदारी माझी मराठीची ज त्याला येत नसेल तर मग मराठी वाचता येतं छान बोलता तर येतच विशेच नाही हिंदी सुद्धा छान येतं त्यामुळे जरी इंग्लिश मिीडियम मध्ये असलं तरी इंग्लिश तिथं घेतलं जातं मराठी मी छान शिकवते पेपर पुस्तक काय असेल ते वाचायला एकदम छान आहेत हम्म त्यामुळे मग ती जबाबदारी सगळ्याचीेतली हो चालेल की चाले
हो थँक्यू छान वाटलं तुमच्याशी बोलून
तुमच्या शिपण